हॅलो कशी आहे हा येतोय.
हा ठीक अ
मी पण मस्त काय चाललंय. जेवला की नाय
नाय अजुन एवढ्या लवकर कुठ
हा बाकी मंग क मला अस नाय अजून नाय जेवलेली हम्म मला समजलं तुमच पोट तुझ्या पोटात दुखत होतं. काय झालेल?
पोटात दुखत होत. अर मी तिकड गेलतो बाहेर बाहेर गेलतो कोल्हापूरना
हा
मग तवा बाहेर च पाय जरा खान पीन
हा ह हा
आणि त्याच्यानंतर पाणी चेंज झालं
हा, हा, हा
पाणी चेंज झाल्यामुळ पा
हम्म
पाणी चेंज झाल्यामुळं पोट अस रात्रीच गुडगुड, गुडगुड करायचं पोट
होय
हम
त्याच्यामुळ मग परत पहिल्यांदा होय त्या डॉक्टरकड ट्रीटमेंट चालू होती
नाव कशा हा बरं
आपल्या डॉक्टरकडे ह्या ट्रीटमेंट चालू होती
हम्म
ह त्यान काय गुण आला नाय
हम्म
म डॉक्टर दुसरा जे बदलला
हा
हा त्या दुसऱ्या डॉक्टरकडन आलं कमी
बरं म्हणजे डायरिया झालेला का काय?
गॅस्ट्रो
गॅस्ट्रो का हम् मला पण मध्ये गॅस्ट्रो झालेला नाही का ते काय झालं अ एक्झाम होती आणि कॉले म्हणजे नेलेली पाण्याची एक बॉटल पण दोन तीन तास आधी एंट्री टायमिंग असतय ना आणि पाणी तर संपलं माझ्याकडचं म्हणून मग तिथं जार वगैरे होते त्यातलं मी पाणी पिलेलं आणि मग त्याच्यामुळं झालं मग नं तर अचानकच रात्री काय झालं पोट दुखाय लागलं आणि काय झालेलं मग येताना म्हणजे अस तिथं डोसा वगैरे खाल्लेला काई खाल्लं नव्हतं ना तर मग मला वाटलं की काय त्याच्यामुळे झालं का काय म्हणजे खाल् म्हणजे डोसा खाल्ल्यामुळ हा तर मग नंतर डॉक्ट नंतरे ना अ हेच की आपलं डीसेंट्री लूज मोशन सुरू झालं आणि मग ते एकदमच अकरा, बारा वेळा होईल म्हणजे झालं मग नंतर गेलो डॉक्टरकड मग डॉक्टर म्हणले की गॅस्ट्रोच हे आहे आधी म्हणजे म्हणले एक असं लाईन म्हणजे एक दिवस तर लावून बघूया असं लाईन म बरं होतय का बघूया आपण काय थांबलंच नाही म्हणजे कळूनच यायचं ना असं असलं बेकार झालेलं आणि मग दोन एक अ दिवस म्हणता, म्हणता मग तीन दिवस त्याने लावलं तीन अन अर्धा दिवस
हम
हम्म मग इतकं बेकार दोन, दोन हाताला टोचलेलं माहिते का असं झालं काय आजकाल पाणी काय बरोबर नाही आहे का नाय बाहेर पाणी प्यायचं तर मग असं वाटत प्याव कनाय प्यावं की नाही.
हा दूषित आहे हे पाणी ने करून पाहन दूषित होतय ना. वाढता कचरा ही ती मानसनी, मानसानी नदीत. प्रदूषित केले तर त्याच्यामुळ माणसांना रोगराइ पसरायला लागलीं.
त बोल.
आर रोगराई पसरायला लागल्या, माणसांनी नद्या बिदया दूषित केल्यामुळ.
हूं बर-बरं. आणि परत मग बघ की आणि हि झालं आता बाहेरच आणि तरी बोर च म्हणलं तरी बोरला कसं क्षार जास्त त्यानी किडनी स्टोन होताय नाहीतर दुसर जड-जड लागत तय पाणी पचत नाही वेग म्ह म्हणजे त्यांना पण कस पोटात दुखायला चालू होतय असं.
हो!
हूं!
म आता बरं वाटतंय की नाही.
हो मला माग झालेला न तुझ-तुझं कळालं न मला म्हणल बघूया काय बरं वाटत का नाही तुला.
मला ही बर वाटात म फक्त पण ना
हूं ताप वगैरे यायचा का ताप येत
ताप यायचा कधी परत यायला चालू झाला दोन, चार दिवसांनी.
तसच होत हूं आतड्यावर सूज येत ती मग ह खात जरा पण काय खाल्लं की पचत नाही अजिबात. हूं!
पांढऱ्या पेशी पण वाढल्या होत्यां पस्तीस हजार. म त्या परत डॉक्टरांनी गोळ्या दिल्या.
हूं!
मुक्कामी आल्या आणि तुम्ही इथं. टेस्ट करायला लावलीं ते रक्त यांची.
ती एक केली. मग आता काय नाही, आता आले तुम्ही
हूं हूं हूं!
काय आता माणसं काय इतकी नदीत ईतकं प्रदूषण झालंय स्वच्छ करत नायेत काही नाही, आण देवाच्या नावा खाली जाऊन डुबक्या, बिबक्या मारतेयत.
होय!
हूं!
जास्त करून मोठ्या प्रमाणात तीच चालाय.
बरबर आता तर बघ.
झाल्या मूळ रोगराई पसरतीये ना.
हूं बरबर आता लहान बिन आत ता मोठ्या माणसांच ठीक आहे, मोठ्या माणसांची इम्युनिटी जरा तर चांगली असते, पण लहान मुलांना मला ज्यावेेळेस झालेलं क नाही त्यावेेळेस किती तर अ मला वाटतय की चार पाच लहान मुल ऍडमिट होती तिथ.
हॅलो हम्म
हम्म हा हा कोण तुमचा भाऊ आहे का काय? हळू बोलायला सांगा जरा त्याला.
भाऊ नाही मुलगा आहे.
होय मुलगा पण आहे व्हय तुम्हाला काय नाव आहे त्याच. बर बर नाव नंतर सांगा. कधी झाला आम्हाला कळवल नाही. निवड मोठा झालाय मर्दाचा आवाज
झालाय लई दिवस झाले.
हम्म
हम्म बरोबर.
काय म्हणताय अजून बोला.
काय नाही. बायको कुठ आहे तुमची?
बायको गेलीय फिराय.
फीरायला
हम्म
होय. हम्म हम्म हम्म कुठ गेल्या फिरायला. आणि तुम्ही नाही गेला. दुबईला काय त्यांच्या हे असत्यात का काय मिटिंग वगैरे.
होय.
हम्म आणि तुम्ही काय शेती करता.
होय.
हम्म हम्म हम्म काय मग कोणत पीक लावलय आता.
काय ऊस आहे.
हम्म
आणि काय सोयबीन हाय तेडीएफच.
हा
हम्म झाल दोनच आहे.
होय का मग काय मग आता फवारण्या वगैरे झाल्या का नाही. का म ऑरगॅनिक वेली उगवताय.
तोकन्या झाल्या. फवारणी झाली. झाल की.
फवारन्या हा ठीक आहे ठीक आहे. पाणी आता काय पाऊस आहे का नाही तुमच्याकड.
पाऊस नाही ऊन पडायला लागले आता काय.
हम्म आणि तेच की पडला तर मग लय पडत होता. आता माणसांनी पेरण्या केल्या आता पाऊस नाही.
आता चार दिवस झाल आहे बंदच आहे.
बघ की आता इतक माणस हे करतात झाड लावत नाहीत काय नाही. इतक ग्लोबल वॉर्मिंग वाढलय. तु लावतेस का नाही झाड?
नाही अग दोन लावली होती परत तोडली तिथ. अडथळा करत होती ती ती आपल्या हा आपल्या इथल्या माणसांनी तर
हम्म म्हणजे का काय-काय ठीक आहेत पण अशा जागी लावायची गेली तर तोडता. आली नाय पाहिजे म्हणजे डोंगरावर म्हणी किंवा असं हा अशा ठिकाणी लावायची. घरा जवळ वगैरे असं लावलं की कसं लाइटीचे ते वायर बिअर येते त्याच्यामुळं मग ती माणसं तोडायला येत्यात. असं होऊन जातं ना हम्म छाटण्या होत्यात तेज्या.
होय.
हम्म. काय मग बाकी?
बाकी नाही काय तुम्हीच काय म्हणताय?
काय तुमच्या मुलाचं ऍडमिशन कशाला टाकलं का नाय? ऍडमिशन कितवीला आहे?
आता गेलाय अकरावीला.
अकरावीला आहे वे पण हा हा हा. हम्म म काय आता सायन्स साइडला हाय की काय आर्ट, कॉमर्स कशाला?
हो सायन्सलाच आहे आर्ट्सला कुठं काय.
हुशार दिसतोय मग सायन्स सायन्स हाय म्हटल्यावर.
घ्या पाळी अजून घेतल्यालं नाय.
घ्यायचाय वे
हम्म हम्म ‌सायन्स चांगला आहे नव्ह का?
सायन्स चांगलंच आहे झेपलका त्याला नाही तर त्याला टाका आय टी आय ला.
आय टी आय ला नको सायन्सलाच घेऊया.
सायन्सला हम्म बघा नाही तर.
अ गणितात
गणितात हुशार आहे वे हम्म गणितात हुशार असून नुसता चालत नाही केमिस्ट्री, फिजिक्स पण असतय.
हम्म हम्म हम्म.
त गणित असल काय म्हणतो आपण नुसतं गणित येऊन नाही चालत. आणि ऑप्शनल सब्जेक्ट काय ठेवणार आहे?
काय माहिती आता त्यालाच माहिती आपल्याला काय कळतंय एवढं.
होय होय होय तुमची बाईको काय शिकल्या दुबई बिबईला जाते तिला माहिती त्यांना तर माहितीच असल की.
हम्म.
हम्म.
चांगल्या हेला टाका पोरं त्याच्या इच्छाने टाका कुठे टा हम्म.
तर काय
बरं चला हो मग आता हा करते नंतर चला हा बाय बाय.